बर
काय चाललं
काही नाही बसलय झाला क तुमचं जेवण
जेवण करायचं आहे ग आता.
करायच आहे का?
हम्म
हा हो का आईन त्यांचं झालं का?
त्यांच झालं माझं बाकी
हा हो का? तुम तुम्हाला बी जेवाला उशीरा लागतय ना
हम्म जेवायला म्हणजे आता आवरून पूर्ण आवरून घेते मग जेवण करते
हा मा जेवनीच
हा आता भांडे झाले फक्त जेवणाचे भांडे राही ना आता.
हा जेवणाचे ते सकाळी एक असलं तरी चालेल तुमच्या घरातल्या घरातच राहत का बाहेर
नाही इकडं बाहेर घरातल्या घरात पण जमतं पण मग घरातले ओलं होतं पावसाचं मी बाहेरच घासते पाऊस उघडल नसल पाऊस उघडला तर
मग आता बाहेर घासतय का
हा आता काही घासले काही बाकी आहे
हम्म
मग सकाळी नाही घाशीत कारण की डब्याला सकाळी भांडे लागते ना
झालं तुमचं दादून त्यांचं जेवण
दादूच झालं जेवण आमच्या ह ब
लहान पोरपलं असं
हा नाही खेळू लागल तेव्हा झोपला नाही तो
हाव का काठ शिवरेल जाता का
हो उ जाते आठ सव्वा आटलं जात र हम्म
तू येडीिओ छान करायला होते ग ते याचे
केल्ते कोडतायत फरन वाजे
हो छानतेते ती
हा हो का
आता काय तुमचा घरचा कॅमेरा आहे बाई फोटो काढता तुम्ही
बोलल ना थोडी
हम् हम ते ना पण ग्याल त ना हसात ज मी हस म
हा ते महाराजांचे
हा बघितलं होत मी बई जाऊन कस कोई ना होतय ना
हा
हा आता किती का छान छान करते आपल्याकण हा
बत मार अस लस लातच दोन दिवसाला तीन दिवस चला
हाम् जाऊ दे असा आपण कुठ जात नाही काहीच नाही
हा
लत
हा
साधदा संपल ग होई
हा
हम
आम्हाला म्हैस माळला जायचं पण ते स्वरूपाहून ते नव्ह त्या लवकर
हा का आम्ही केलं तर बी पण साधच आमचं एवढं येल
हम्म
ह कोमल ते ना सणा आले आता कोण आल ते इकडं मग तिला हा त्या नाही करेल का ये
काय
ह काय रेपच
करायले ना
हांक मग तल्लाल का जयश्रीला
नाही जा म खयच गरम आ
कालेगरी
हा आणि ना
ह् बर
या
शतात जात हाव काही कर जेवण जेवाय आता झाडून घ्यायचं जेवायचं ह माळ्यात जाताना घरी या दिवशी मग माळ्यात तर जात नाही तू
तुम्हीच भाजी करायची मम्मीला विचारावर खायची कोण भा क सगळची विच कर
भाजी करायची का काय करायच?
हे बे संकेल तर सकाळची भाजी होती माती
काय फक्कड करा मग जेवण
हो हो करावं लागेल ना आता जेवणच करायचंय् बरं बर
करा ते कोण कर
अरे दोन तीन मिनिटं बोल ना
काय म्हणला ताई?
जय श्रीगद येईल इकडं
त्या काल आल्या
हा
तब्येत बरी का तूझी?
हा बरी ना.
वाटलंस तर उद्या एक कॉल करेन.
डबल डबल चालते की ते
हाच आता काही नाही होत त्याला.
हा
कपडे वाळत नाही काहीच होत नाही.
आमची तर वल्लीच आहेत. फॅनच्या हवाला टाकायला लागत.
मग पावसाचे बाहेर गेलात?
हा आ. शिळ्या नाही त्या ताज्या हाय शिळ्या नाही त्या या बा. सारे सारखेच ए या बा मम्मीला दाखवा आ.
ते होत्या का नव्हत्या?
शिळ्या पोळ्या नव्हत्या उरत.
सागर आला.
नाही अजूक,
हा हा त्यांनले थांब
ते बचत गटात नाव द्याच म्हणते ग कंपल्सरी कारण की, आ आता म्हणजे लागत असते महिलांचं म द्यायचं.
पणं ह्यानला विचारी ते त्या आधार कार्डचं करिते, मग तेवढं देऊन देते ना. ते मला म्हणे आर एफ च बी चालूए म्हणे
हा हा ते आर एफ च पण चालूए बर का?
हा सेव्हन क्लासच बी चालूए म्हणे, ब्युटी पार्लरच बी चालूए म्हणे एक एक हा दीड महिन्याच फुकट आहे म्हने करून घ्यायचं म्हणेस सरपटेकिट भेटत म्हणे
हा भेटत ना मला पण सांगितलेलं ए.
हो.
हम्म.
शेंगा
हा बघून आता ते कस आता, आमच शेतातला काम येतं ना ग. हा रिकाम असला त जाऊन ये. हा ते दहा बारा दिवसाचच ए
हा.
म्हणजे जावू तू असल सोबत तर रिक्षा करून
हा जाज ना आजो पाय एक दोघजणी
हा म्हणजे तिथ राहायची पण सुविधा व्हतीया.
म करायचं.
राहयला नाही जमणार कारण की, माझी मुलं लहान ल्हान आहेत.
हा.
ह आणि ते शक्य नाही ना राहायचं.
हा. ब्युटी पार्लर च मी दिल
शिवन क्लास पण छान आहे. ब्युटी पार्लरच्या पणं ए. हा ते वनीता पण जेवण नार नाही म्हणते तुमच्याच
काय म्हणल्या? हा ये नाही ह्यातल हां. ताईना घेतलं अन् तेना आणि ते न
हा नक्कीच्या जावानच
कोण अ घेतल हो?
त मिलींदची बायकोचं नाव काय म्हण बाई अशविनी? आता काय तिची जाऊ ए ना?
हा हा हो का त्या काही काही कर ते बाई
हा अंजली अंजली काय नातीच
त्या नाणीचा
ह
ब
आज तर सकाळी लाईट नव्हती उद्घाटनला नाही बा उद्घाटन त्यांना काय शिजणंवतं आपलं आज लाईटण होतीस तपसून
नव्हती आत्ता आलती तीन साडेतीीन ला आलती
हा तुम्ही गॅसवर पा म्हणज चुलीवर पा तापत पाक विटर एक
सुोलवा
हा मी आत्ता मीटरची बकेट भरीत होती म्हटलं पाहाला विचार करून या कशावर प तापीथे
नाही नाही चुलीवर
हा पावसाची पेटती का चूल?
ते सापरात करान चूल
हा ओ तेे
हा
हम्, झालं.
तुम्ही इतर आता.
ह भ आम्ह आ माग ते माझं आमचं पत्र वानराने पाडलेले आहे ना. अ चुलीची सोयच नाही एवढी, पण एखाद्या वेळेस पेटू तो नाईलाजाने लाईट नसले तर नाही तर मग हीटरच वापरतो.
आवाज
तब्येत बरी आहे का तुझी? ना हा बर चालत.
मयय आणं तीला करतेय कॉल.
हा हा
उम होऊ जा का
कॉल कराय लागत तोला मग नंतर हा कॉल कराय लागतो
हो,
हा हा आशा खाची तब्बेत बरी आहे का?
हा बरय ना.
हा ह काय, भाजीला काय केलं तू?
पीठल केलत.
हा का
ह हा हा ठेवा ठेवा. ज्ञज्ञम